हॅलो हॅलो
आवाज नीट ऐकू येत नाही
हा हॅलो
हॅलो
हॅलो
हा
ह
चेेत
हो येतोय येतो
होक आहे राहिलीच ना तर ते
कोणती रेसिपी सांगता तुमच्याकडे काय स्पेशल आहे
ढोकळी
तुम्ही कशा पद्धतीने बनवतात
तितन तर हरऱ्याची डाळ ते टाकून ढोकळी बनवायची
आवाज नीट ऐकू येत नाही हम्म
तुला येतोय ना येतोय तुला येतोय ना
हॅलो हॅलो हॅलो
हा
अ तुम्ही काय स्पेशल बनवता काय तुमचं स्पेश तुम्हाला छान जमत
आमच म्हणजे मी जस जसं बनवते तस तसं सांगते तेच जेवन होत ते
अच्छा मला ना बिर्याणी खूप छान बनवता येते
हा म सांग रेसिपी
अ राईस मोठे अ जाड राईस ते जर चिकन जर एक किलो असेल तर ते मी अर्धाच किलो घेते तांदूळ
हम् हम हम
अ म्हणजे कसं राईस थोडं कमी पण पीस जास्त असतात ना हम हम आणि काय खडे मसाले मसाले आणि बाकी अदरक, लसूण पेस्ट अ ते घेते आणि ह्याच्यामध्ये अ मॅगनेट करायला ठेवते चिकन अं त्याच्यामध्ये मी अ लाल
हम्म
चिकन मध्ये मी मस्त आपलं अ थोडेसे ओ जिरं वगैरे टाकते. दही, अ मसाले, लाल तिखट, बिर्याणी मसा मसाला वगैरे पुदीना तळलेला बरिस्ता
हम.
आणि अ अदरक लसून पेस्ट एवढं सगळं टाक ते त्याच्यानंतर ते एक तास ठेवते मॅरिनेट करायला. आणि मग त्याच्यानंतर तांदूळ लावते गॅसला.
हम.
लई चांगले असे थोडे कच्चे असले का थोडे नॉर्मल असं थोडे कच्च अ असेपर्यंत शिजवते आणि मग ते काढून घेते.
हम्म
मग जे मॅरिनेट केलेलं चिकन असत ते एका कढईमध्ये टाकायच
त्याला थोडं पाच मिनिटं पाणी टाकून शिजू द्यायचं असं थोडं जास्त नाही थोडं ते शिजलं का त्यावरती भाताची लेयर टाकायची. ती टाकल्यानंतर मग ते थोड्या वेळ असच गॅसवर चालू राहू द्यायचं. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या खाली तवा ठेवायचा.
हम्म
आणि मग त्याच्यावर झाकण ठेवून ते पिठानी किंवा काही जड वस्तू ठेवून पॅक करायचा.
हम्म हम्म हम्म
आणि पंचवीस मिनिट कमी मंद आचेवर शिजू द्यायचं.
हम्म हम्म हम्म
तूप वगैरे टाकायचं पुदिना, कोथिंबीर हे सगळं टाकून मी बनवते.
हम्म हम्म एकदा करून बघेल मी.
हॅलो
हॅलो एकदा करून बघेल म्हटलं तसं हम्म हम्म
त्यात थोडसं द दही सोबत नंतर अ थोडसं असं कोशिंबीर वगैरे बनवते. हा ते मी कापून नाही मी किसून करते. किसून कस हा किसून कस टेस्ट जरा चांगली येती ना ह मी सगळं किसते कांदा काकडी
हा हा
आणि मिरची का चिरून घेते एकदम बारीक
हा हा.
आणि
हा हा.
ते सगळं मिक्स करते आणि त्यात थोडी दही मीठ आणि चिमुूड घर साखर
हम हम हममम
हे टाकली का मग कोशिंबीर पण तयार होती त पर्यंत बिर्याणी तयार होते
हम्म
हम्म तुम्ही काय बनवतात?
मी रेसिपी ते म्हंटलं तर आता घरगुती आहे त्याच्यामुळे मग घरातल्या घरात जे आहे ते बनवते.
अच्छा तुम्हाला असं काय स्पेशल आवडत.
मी मटकीची भाजी पेशल बनवते.
अच्छा काय रेसिपी आहे त्याची
रेसिपी म्हणजे आपलं घरगुतीच सामान काढायचं त्याच्यात मटकी शिजून घ्यायची मटकी आणली धुवून चुवून घ्यायची त्याचा कांदा वगैरे भाजायचा आणि मसाल्याची बनवायची
कशी बनवता तुम्ही
मी काय करते पहिले काय मटकी आणते मटकीला गरम पाण्यात धुते भ झाली का मग कांदा दोन भासते लसूण खोबरं अद्रक हे ल वाटून घेते मग ती वाटून झाली का मग फूड निलात ते तेल टाकते जिरं टाकते थोडंस बडीपत्चा आणि मग मटकी मसाला चांगला परतून मसाला टाकते लाल तिखट टाकते आणि तो पर झाला का मग हे करते
हां
की सोडून देते मटकीी थोडीशी कच्यात फ्राय होऊ देते आणि मग म थोडस पाणी टाकून देते चांगली भ त्याला जिरा राईस वगैरे करून मस्त
हो ट्राय करेल मी एकदा
हम्
मग त्याच सोबत पाव वगैरे पण खाता येत असेल ना
खाता येतात
ह
पाव खायचे तर पाव खातो मी काही हे खायचं तर पोळ्या खायचे चपाती खायचे तर चपाती खाते त्यासबत
हो आमच्या घरात बिर्याणी जास्त चालते
हम् हम हम हम् हम् हम्
हा बिर्याणी मध्ये कस आम्ही बाहेरची वगैरे नाही आणत आ म घरीच नसत
हा हा ह आम्ही पण जास्त बाहेरच काही आणत नाही घर आपल्या घरात हे करा ते करा असं. चालेल हम्.
बाकी काय पिशल.
बाकी असं मी मोमोज वगैरे बनवते, घरीच असं बाहेरच नाही.
हा हा मोमोजची रेसिपी
अ अ सगळे व्हेजिटेबल्स कापून घेते. कांदा पत्ता कोबी, शिमला मिर्च, गाजर.
हम्म,
हे सर्व बारीक एकदम बारीक असं चिरते. मैदा किंवा मग गव्हाचे पीठ.
हा हा.
आपण दोन्ही पैकी एका -म एकाच करू शकतोय, तर मी मोस्ट आपली मैद्याच करते. कधी कधी गव्हाच करते.
हम्म हम्म.
त्याच्यामध्ये थोडस तेल, मीठ टाकून पीठ मळून घेते. मग ते थोडं पंधरा वीस मिनिट मुरायला ठेवते. मग त्याच्यात ते मुर ते चांगलं ते पीठ मुरलं का पत्ताकोबीची मस्त पत्ताकोबी, कांदा शिमला मिर्च, गाजर हे छान परतून घेते. त्याच्यात तिखट हळद, सोया सॉस, चिली सॉस
हम्म हम्म हम्म.
टोमॅटो सॉस आणि मसाला, किंवा शेजवान चटणी. हे टाकते आणि ती छान भाजी अशी थोडी कट ची शिजवते.
हम्म हम्म हम्म.
मग मैद्याच्या पोळी लाटते छोटी, पुरी. त्यामध्ये ते मॅरिनेट भरून, एकतर मी ते वाफवते नाही तर मग कुरकुरे सारखं तळते. तर कुरकुऱ्याच तळाच असल तर, मक्याचे जे कॉन्स असतात ना चिप्स
हम्म हम्म हम्म.
ते तळून त्याच्यामध्ये अ -ते अशी एकदम बारीक करायचे, म्हणजे तळल्यानंतर ते असे बारीक करायचे आणि मग त्याच्यामध्ये हे टाकायचं अ -थोडं पा प्युरी करायची मैद्याची अ -पिठाची पातळ.
त्याच्यामध्ये ते मोमोज डिप करायचे आणि मग ते ते जे मक्याचे जे त्याच्यामध्ये फिरवायचे. ते मक्याचे मग त्याला लागतात मग ते तळायचे. त्याला बोलतात कुरकुरे मोमोज. आणि मग स्टीम मोमोज बनवते त्याच्यामध्ये नुसतं ते वाफायला उकडीच्या मोदक सारखं ठेवायचं. आणि आपण असं साधे मोदक तळू सुद्धा शकतो म्हणजे मोदक सारखं तळू शकतो खूप प्रकारचे मोमोज असतात, मी ते सगळे करते.
हम्म हम्म हम्म.
हम्म